हॅलो हा बोला बोला.
हॅलो.
एक एकाच वेळेला दोन पावडरेत. थांबा जरा. थांबा जरा. तुम्ही बोला. दुसरा कॉल रद्द करते. -रा कॉल रद्द करते.
हा हा हा काय म्हणताय?
हॅलो बोला.
हा कशा आहात?
हॅलो बोला.
हॅलो येतोय आवाज?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो बोला.
हॅलो. येतोय का आवाज.
हॅलो.
हॅलो.
हा बोला बोला तुम्ही बोला तो दुसरा कॉल पण एकाच वेळी येतय बंद करते तरी येतच. थांबा जरा तसाच चालू ठेवा कॉल काहीतरी बोलत बसा काहीतरी बोलत बसा तुम कॉल डिस्कनेक्ट नका करू.
हो हो बोला बोला काय म्हणताय कशात पाऊस वगैरे. हो हॅलो तेच ना.
हा हा बोला बोला आता तो बंद केला तीनदा तोच कॉल येत होता. हा बोला.
अच्छा काय काय म्हणत. हो येतय येतय. काय म्हणता? कशा आहात? हो येतोय येतोय.
हॅलो. तो पण कॉल तेव्हाचयतोय. हॅलो.
अरे देवा हॅलो मला येतोय तुमचा आवाज ताई. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो बोला.
हा मला येतोय तुमचा आवाज येतोय हा मी बोलतेचेय. पण आवाज नाही येते तुम्हाला.
मुल आयत. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
येतोय आवाज तुम्हाला?
हॅलो बोलत रहा.
मी बोलतेय तुम्हाला येत नाहीये माझा आवाज. हॅलो.
हॅलो हा हा बोलत राहा बोलत राहा बट आवाज येतोय की नाही माझा.
मी बोलतेय तुम्हाला एक
तुम्ही बोलत होता त्याच वेळेला तीन नाही तीन कॉल मला सेम - - वेळेला होते मी ते डिस्कनेक्ट करत होते परत तोच फोन येत होता. त्याच्यावर एका वेळेला तिथे बोलू की इथ बोलू असं झालं. सेम कॉल तीनदा आला माझ्या नवऱ्याचाच होता. तिचा फोन पण आता कस काय उचलणार आहे हा म्हणून मी ती असाही मीच केला तोच फोन एकाच वेळी येत होता हूं!
हा बोला ना हूं हूं हूं हूं हो येतो येतोय आवाज येतोय. दुसरा कॉल आला की नाहीे येत ना, ते गडबड होते स
हा मी बोलत होते, पण तुम्हाला आवाज नव्हता येत माझा.
नाही येणार कारण दुसरा कॉल चा येत होता ना त्याच्यामुळे.
हा बरोबर, हे बरोबर हे, हो काय म्हणता पाऊस वगैरे आहे?
हो हो पाऊस आहे, आहे त्या ऍप वर बघित पण मी ते केलंय त्याचा मी फोटो पाठवते तुम्हाला म्हणजे ते त प बरोबर आहे का ना बघता येईल नाही का.
हा हा चालेल, चालेल.
मूवीचा ऍप, मूवीचा ऍप ना हूं हूं अ. बरं हा हा मीशो आप. सुरू नाही केल पण ते करून नंतर जो आपला हवा असेल तो मुव्ही डाउनलोड करायचा बरोबर ना.
ते हा ते गुगल वरन तुम्ही सर्च केलत ना त्या ऍप वर क्लिक झा केलंत. ना की बरोबर ते सगळे पिक्चरची नाव वगैरे येतील मग ते क्लिक केलं ना किं मं डाऊनलोड चं आपोप येऊन जातं ऑप्शन ते डाऊनलोड करून घ्यायचा पिक्चर आणि बघाय चा मग हा आणि म नंतर आपल्या याला कनेक्ट होतं असंते.
हो ओपो आपल्या टीव्हीला कनेक्ट करतात बरोबर, बरोबर तश्या पद्धतीन बघायचं ओके-ओके. वीकेंड ला आता सुट्टी ये त बघता येईल जरा ऍप. बर न बी काय असेल चांगली कर म्हणून.
हो ना.
त्याच्यावर मराठी मूवी पण चांगलं अश्या म्हणजे बघणच येत होत नाही कधी कधी असं.
अ हो हो ना हो आवाज ब्रेक होतोय ओ मध्ये मध्ये तुमचा.
हो येतोय का ओके-ओके आता येतोय.
येतोय हा येतोय येतो.
जवळ घेतला फोन थोडासा हे होता टेबलावर होता त्याच्यामुळे.
आज तरी सकाळपासन लाईट नाही आमच्या इथे.
हो होय आता तुमच्याकडे पावसाचा पण आवाज येतोय आजूबाजूला वाटत पाऊस पड पडतोय हूं! हूं हूं आता इथे थोडा थांबलाय हा बरोबर आता आमचं ये थे थोडा थांबलाय पाऊस जरा.
हा व रात्री
पाऊस थांबला की कसं अ हं बाहेर जरा जायचं म्हटलं त आता दोन वाजता त काय नही बाजार. थोड्या वेळान पण पाऊस असा थांबला त जाता येईल बाहेर नाही
जाता येईल हो नही आज त शक्यच नही आज सांगितलाच हे पाऊस आहे आज महाराष्ट्रात आज उद्या पण आहेच.
हूं हूं उद्या वार शुक्रवार. हो एकादशीला पडतोच ना जस पो पौर्णिमा आमवस्या ला पडतो तसा तो एकादशीला पण पाऊस पडतो.
पडेलच त्या दिवशी तेव्हा पण
म मोठी एकादशी समजली जाते ना?
मोठी हो हो बघितलं काल नाटक?
हो हो क कुटुंब कीर्तन म्हणजे तो पण हे असतो पात्र ते हे कळणारच अस कीर्तन करणारच महाराज म्हण तस कॅरेक्टर असत ते आणि घरोघरी होणाऱ्या माती च्या चुली म्हणजे आ सासू - - सासू सुनेमध्ये अ ते नवऱ्याच्या कशा आडकीत्यात सुपारी अस च अवस्था असते तस ते आहे थोडक्यात पण थोड विनोदी ढंग गानी त्यांनी हे केलय दा फॉलो केलय. हम्म हम्म हम्म. आणि संकर्षण कराडे अ ते मी नाटक पाहिलेलं होतं अगोदर. पण या योज - योजनेच परत लागलं पण म म्हटलं मी म्हणाले ना माझ - - प्रमवतेचा क्लास पण होता मे एका अख्ख नाटक संपेपर्यंत त वेळ गेला असता मग मी इंटरवललाच बाहेर पडले आणि मग क्लासला गेले म्हटलं क्लास ह म्ह वाटलं अ तेवढा वेळ पण कमी होता कारण इंटरव्हलच मुळी झाला किती माहित आहे पाहुणे सहाला पाहुणे सहा ते पुढचा च अ अ अंक व्हायला एक दीड एक तास सव्वा तास लागतोच लागतो आणि क्लास आजचा होता म्हंटल शक्य - - शक्यच होत नाही. म्हंटलं इंटरवलाच गेलेलं बरं आणि तसं मी नाटक पाहिलेलं होतं त्याच्यामुळे मला काय असं वाटलं नाही? की अरे आपण सोडतोय. नाटक सुंदरच होत प्रश्नच नाही. सुंदरच आहे नाटक?
हा.
पण शकी तुमचं दोन्ही हा दोन्ही साध्य झाले थोड थोड हम्म. तुमचा क्लासही मिळाला.
हो हो हो हो हो ते आहे त्या हा त्यांनी ते त्या दिवशी आले ना ते जरा गडबड होत्या त्यावेळेस बाकी वेगळ्या डिशेस. तेचा काय प्रश्न नाही आहे. हम्म.
हो.
तुम्ही पण बघू बघा म्हणजे आवडेल तुम्हाला पण ते नाटक.
हो नक्कीच ते याच्यावरती पण असेलच? डाउनलोड करून एकदा बघता येईल मुलांना सांगते?
कोण मोसे? थएटर मध्ये नाटकं नाही वैगेरे तर चालणार नाही नाटकं? हम्म नाटक नाही एवढं करत पिक्चर करतात हा आणि नाही करत म्हणजे जी जु जुनी आहेत ना ती तुम्हाला दिसतील त्याच्याबर हे खूपदा भरपूर जण ते एपिसोड झालेत आता आता ते दाखवतात म असतात. मग कधी कधी काय आता नवीन संच पण येतो ना नवीन कॅरेक् म्हणजे तेच नाटक जुन असतं पण नवीन कॅरेक्टर घेऊन पण येतो. तस तस पण बऱ्याच वेळा होतं.
हा.
मग ते अ जुनी असतात ते बघू शकतात. हा. प्रत्यक्ष ते हे. छान वाटत बघण्यात, ती मजा तुम्हाला ते याच्यात नाही तेवढी.
तुमी ये बरोबर ते प्रत्यक्ष, हा खरे नाटक. म्हणजे कस अ माणूस प्रत्यक्ष दिसतो ना समोर आप
हो आणि बोलत असतात ही. आणि त्यातल्या त्यात जर समोरची सीट मिळालीं तर ते उद्या शरकारला घेऊच म्हणा
आवाज, आवाज लांब जातोय तुमचा असा.
हो का ये जरा हल्लं तर इकडच्या इकडून हल्लं तर होत वाटत.
हा काल, काल माझा होत होता असा प्रॉब्लेम. तेच ना आवाज सारख, सारखा हे येतोय.
हो हो हो हो हो. किंचित जरी हल्ला तरी बय होत एका स्थिर अ ह्याच्यात. ठेवला पाहिजे तो असं वाट असं आहे बहूतेक त्याच गणी आणि या मला वाटतं याच्यामध्ये ना जरा नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं हे जे ऍप आणि या संदर्भाचा खूप होत एरवी आपण जेव्हा बोलतो ते असं बा असा म मोबाईल कुठे असा ह जरी हल्ला ना तरी त्याचा प्रॉब्लेम नहीे येत.
चालतं तेवढं थोडस असं, पण आता कसं ते वाईफ कनेक्ट व्हाव कराव लाग
हा वायफाय आहे आमच्याकडे कनेक्ट झाला पण तरी माहित नाही या याच्यासाठी ना तसं होत ते खर अ जरा जरी हल्ला मोबाईल ना तर होतय हूं हूं!
पावसामुळे.
हा तस ते पण आहे ते आहेच, थोडा फा फरक पडतो. हो नेट मग नेट तेवढं चालत नाही म्हणजे.
तेच ना त्याच्यामुळे ते आता आवाज बाकी नवीन काही नाही.
नवीन काय पदार्थ बिदार्थ आज सुरुवार आहे ना हूं हूं हूं हूं! हा ओके, ओके हो वा वा वा, छान छान छान. हूं छान लागत मिश्र डाळीनच, काय नाही आज दुधीची भाजी पोळ्या भाकऱ्या पोळ्या बस.
हा, हा सार त्याची भाजी मस्त मला खूप आवड ती डाळ घालून करता का तुम्ही?
नाही-नाही नुसतीच करते डाळी डाळ घालून छान लागते पण मी आज नुसतीच केली.
हा हरबऱ्याची डाळ घालून.
हो भाकऱ्या म्हणजे लागतात म्हणून भाकऱ्या ची आमच्याकडे. लागतात कराव्या लागतात. त्याच्यामुळे जेवढ्या आहे ना हूं हूं हूं हूं हूं!
बाजरी असं वेगवेग
नाही ज्वारी च आत आता बाजरीचा सीझन नाहीे ये ना ज्वारीच्याच भाकऱ्या न आता पावसाळ्यात जरा. हे असं थंडीत.
ज्वारी छान वाटतय. हो हो नाचणी चांगली, आता ज्वारी चांगले लागेल. गोड असते आता चांगली.
तुम्ही ये कुळदाच पिठलं वगैरे असं काय कर कसं करता? सहज विचारले. कसं करता? हा म्हणजे लसुणीची फोडणी घालून वगैरेच ना
कांदा लसून ते थोडस पाण्यात भिजवून त्यात थोडस ओवा वगैरे घालते मी हा हो हो हो फोडणी घालून मग परतून त्याच्यामध्ये ते कालवलेलं पाण्यात कालवलेलं त्यात घालायचं मिरची फोडणीला घालतो. हा मिरची आ थोडस तिखट तसं मग छान लागत.
का म्हणजे?
हो हो हो उक उकळल्यावर हो. आणि मग कंटिन्यू हलवत हलवत हलवत ते फेटून सगळं अस छान हाटुन घ्यायचं.
हा पण ते लिक्विड फॉर्म मध्येच ठेवायचं. ना जास्त घट्ट पण नाही ना करायचं.
नाही खूप घट्ट पण नाही असं थोडस खाता येईल. पोळी हाता बरोबर असं एवढं
हो का असं करायचं असतं ओके ओके नाहीतर म्हटलं झुणक्यासारखं घट ट केला तर तेच बरोबर नाही लागणार ना
तो नाही असं पातळ थोडस पाहिजे असं अंथगाशी असते नाही का आपली एखादी भाजी तस हा हा हा हा फत फत करतो तस बरोबर बरोबर अगदी तस ठेवायचं म्हणजे छान लागत ते
तेच म्हटलं कि ते लागत चांगलं आणि पावसाळ्यात लोक मुद्दाम कर तात पण मला तर ते तेजा वास असतो थोडासा हे असतो ना तो आ वास मला थोडं हम्म वास काहीतरी वाटतो म्हणजे ते
ती जरात तो वास हे होतो ना म चव पण लागते. त्याची तेवढी चांगली. आता हिवाळ्यात जास्त छान वाटेल तर
हम्म हम्म हम् मी आताप हा मी आता तुम्हाला फोन करून मी पुढची रेसिपी विचारते. हम हम.
हो हो हो चालेल चालेल ओके.